ह हॅलो हा मराठी मराठी हो आवाज येतोय
हा काय माग ताई बरेय ना
बरेय तुम्ही काय नाही कपडे शिवत होती लाइट चालली गेली तर मग आता कट करून दिले
हा ब्लाौज शिवता का तुम्ही
ब्लाऊ पीको फॉल
पिकोफॉल करता का हा ब्लाउज पण शिवतात का हा शिवंनक्लाला झालं का तुमचा
नइ झालं शिवण कलास पण ती माझी बहीण होती ना
हा
काकाची पोरगी त्यानि शिकवली मला म्हणजे ते आयटिआय केली होती ती मग थोडं पेठण विठण दाखवून दिलं त्यानी शिवायचं कापू अ म्हणजे कापा कापून दिले होते म असं शिवायचं सर्व दाखवून दिलं तुम्ही
आसाहा कोण मनीषक
आं
मनीषाने शिकवलं का
हम निशा
निशा हा मनीष पण शिवते ना
हा मनीषा पण शिवते ना
हा
ती पण आरती पण
हा आरती पण हा
हा आरती मीस तर शिवतात फक्त दीपा एवढी नाही शिवते.
हम्म मनीषा मला पण भेटली होती ती सांगत होती तुला पण शिकून देणार म्हणे तू शिवते का शिवते का ब्लाऊज असं.
हा तिथं मस्त बसव. ते ते ब्लाऊज.
हा.
ती थोडी म्हणजे ती गेली असे वाटत मला म शिवणक्लास ती.
हा
म्हणून ती मस्त बसवते ब्लाऊज मग शिवून पण घेते. मी काय मग. ती दाखवली. तसच पण थोडं अ कापतेत बराबर पण बसतात अ म्हणजे लंबाईमध्ये हे. सर्वत कापावं लाग. तर ना मम
हो.
अजून काय पेरणी चालू आहे.
नाही ना पाऊस नाही येत हाय.
पाऊसचा प्रॉब्लेम आहे काय आमच्या इकडे तर असच टाकताय म मक्की.
हॅलो. आवाज येतोय ना.
हो येतोय ना.
हा मध्ये मध्येच आवाज नाही येऊ राहीला ना.
हा
हम काय मग असं काय काम. केलं तुम्ही.
काही नाही आमचे ते आयुष्यमान कार्ड काढता ये आणि परत आणि ते सत्तर वर्षांच ते सत्तर वर्ष भी माातारी बाई आहे ना त्यांच पण आभा कार्ड काढायला लावलेले आहे. म्हणून आणि रेशन कार्डावरच होतय तेे पण.